हॅलो. हा बोला की, कसंय सा? आहे निवांत आहे. तुमचं कसं काय काय?
आमचं चालय बघा निवांतस, की आता बेंदूर आलाय.
होय तुमच्या इकडं कर्नाट आता महाराष्ट्रीयन बेंदूर आहे ना.
अ हा महाराष्ट्रीयनच की आमचा पण असतो.
होय काय. आमच्याकडे तर आम्ही कर्नाटकी साजरा करतो. होय महाराष्ट्रीयन नाही करत अजून. नाय काय मग तुमचा झाला असेल. होय ते, ह्याच्या वेळेला वटपौर्णिमेच्या वेळेलाच ना. आम्ही करून, म्हणजे पहिल्यापासूनच करत आलात ना ते सगळे इकडं. मग तसंच आम्ही, ते महा बेंद्राच्या वे पौर्णिमेच्या वेळेला ना वट पौर्णमेच्या वेळेला त्यावेेळेच मग साजरा करतो तुमच्या इकडं कसं काय काय करतात मग बिंद्राला? हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो तनुजा हॅलो हॅलो